हा बोलना. हा
काय करायला सा
काय नाही ब निवांत हाय
ह मी पण निवांत बसले बघा
जेवलीस
जेवुनच बसले तुम्ही
मी पण आता ज्येष्ठ जेवले
ह
आता आवरायचं सगळं आवरायचंय थोडंफार घरातलं मता आवरून म्हंटलं निवांत जरास पडायच आवरायचं आहे जरास हेच पीठ ते मिनी समोसा पोरण ला ग आता उन्हाळ्याच्या सुट्टीत खायला
हा, हा कसले
ते आपले छोटे समोसे आणि मखमलपुऱ्याच पीठ मळलय अ छोटे समोसे म्हणजे ना मिनी समोसे म्हणजे हा आपला रवा असतोय बारीक रवा
हा असतोय माहिती हाय की
हा तो रवा घ्यायचा समज जर अर्धा किलो रवा असेल आपल्याकडे
आ
तर त्यामध्ये एक अर्धा मोठा आपली मोठी पळी असते माहिती य आमटी वगैरे आपण वाढतो हा त्या पळीने जरी एक फुलपळी मैदा घातलीस ना त्या अर्ध्या किलो रव्यामध्ये
हा मैदा घालायचं का
घालायच मोठी पळी किंवा अर्धी वाटी जरी घातली तरी बेस्ट आहे तुझ्या म्हणजे हिशोबाने अर्धी वाटी घालायचं मैदा
हा
हा आणि दोन दोन अडीच वाटी रवा होतोय त्या मोठ्या वाटीनच
हां म्हणजे अर्धा किलो रवा काय
हा अर्धा किलो रवा घालायचा आणि एक मोठी वाटी अ मैदा घालायचा
हं, हं
मोठी आर्धी वाटी फुल वाटी घालायची नाही आर्धी वा
आर्धी वाटी
हां आणि त्यामध्ये ओवा घालाय चा जरासा म्हणजे हे करून ठेचून
ठेचायचा का
हो आणि जीर थोडस असं एकदम पण बारीक पूड नाही करायची त्याची. हां, हांय सं दुखवायला वासाला. हां जिरं आणि ते दोन्ही एकदम जरी केली तरी पण चालतंयय.
हां
मंग त्यामध्ये हळद तिखट मीठ कसुरी मेथी.
परत आपलं पांढरे तीळ थोडेसे.
हो
आणिय, म म्हणजे नॉर्मली गरम मसाला घालायचा लई घालाय्
गरम मसाला. हं-हं म चटणी घालायची का?
होय, तिखट मीठ हळद, कसुरी मेत ती पांढळं तीळ, जिरं, ओवा.
अं
आणि अ नॉर्मली दोन, लय गा जास्त घालायचं नाही अं हे गरम मसाला. एक दोन चिमुट घातली तरी बास झालं. हां म्हणजे कशाला फक्त तेस्
टेस्ट येण्यासाठी.
हां आणि आमची पावडर एक अर्धा म्चा घालायची.
कसली?
आमचूर पावडर ग.
हां आमचूर पावडर.
हां, आणि चाट मसाला एक चमचा घालाय. चाट मसाला मी त्याच्यात घालत नाही वरून जेव्हां आपण तळतो माहितेय
अं
तळून झाल्यानंतर गरम गरम काढते बाहेर तेंव्हा चाट मसाला वरून टाकाय् आणि आपलं असं म्हणजे हलवायचं, छान लागतं म न खाताना.
तगळं घालून ते पाणी घाल
हा ते सगळं घालायच्. तळं आणि त्यामध्ये गरम कडकडीत तेल असं जरासं अं एक, एक अर्धी वाटी किंवा एक अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्तच तेल घ्यायचं.
म्हणजे गरम केलेलं.
हां गरम करून तेल घ्यायचं कडकडीत तेल करायचं, आणि ते त्यामध्ये ओतायचं आणि असं थोडंसं म्हणजे असं मिक्स करून घ्यायचं ते तेल आधी.
हां-हां, ते गरम केलेलं तेल गार करून घालायचं काय गरम गरमच घालायचं?
मी म्हणजे नॉर्मली कोमट एकदम गार पण नाही करायचं आणि एकदम गरम पण नाही घालायचं. ना, तेल एकदम लय म्हणजे असं गार नाही. के असं जेणेकरून नॉर्मली तरी असं त्याला, म्हणजे आपल्या हात त्याला चटके लागले पाहिजेत नॉर्मल. हा
हा हा
असं करून घालायचं.
आम्
त्यानंतर अ को मट पाण्यातून मळायच सगळ
कोमट पाणी घ्यायचं का म्हणजे? नॉर्मल कोमट पाणी
हा नॉर्मल कोमट घ्यायचं आणि ते मळायच खर म्हणजे रवा फुलतोय त्यामध्ये
हा, हा
त्यामध्ये रवा फुलतोय सगळा मग त्याच्यानंतर एक तासभर ठेऊन द्यायचं. त्याला एका ओल्या कापड्यात असं ओलं कापड करायचं आणि टाकलं ना त्याच्यावर हॅलो, हॅलो